नमस्कार
नमस्कार तई
हम् हम्
तर आपलाच विषय अ स्पर् ह्या स्पोर्ट्स विषयी चालेल तुम्हाला विषय
हो हो हो
ह् आताच आपला टी ट्वेंटीचा जो वर्ल्ड कप झाला महिलांनी जिंकला
हा हा नाही मी
तुमच आवडत एखादा खेळ कोणत
हा मला असं ऍक्च्युली क्रिकेटच आवडतो पण काय झालंय अ माझे मिस्टर गेले त्याचे दोन वर्षापूर्वी तेव्हापासून मी टी व्हीच न बघत आहे आणि त्यामुळे मग मॅच वगैरे बघणं माझं सगळं बंद झालंय नाहीतर मी आधी ते त्यांना खूप आवड होती तर त्यावेळी बघायची आणि सगळं मॅचेस वगैरे आवडीने बघायचे
अच्छा
हॅलो
हो हो आणि का होतई मग आता तुम्ही म्हणजे स्पोर्ट्स वगैरे काही दुसरे बघतच नाही
नाही नाही बघ मी तीच नाही बघत आहे मी आम्ही ज किती दोन वर्ष झाली आहे टी व्ही ब अंदच आहे मी लावलंच नाही म्हणजे टी व्हीच असं म्हणजे मोबाईलवर वगैरे असं कधीतरी पण असं ते लाईव्ह नाही ना त्याचत त्याच्यामुळे बहिलं नाही पण असं स्पोर्ट्सची आवड तर आहे माझी मुलगी मुलीला वगैरे पण आहे फुट फुटबॉल वगैरे आणि मुलांना मग दोघांना हे आवड पण शाळेत असते असताना वगैरे कॉलेजमध्ये आता सध्या नाही मुलांच सुद्धा पण मुलांना खरं मैदानी खेळ खेळणं हे खूप गरजेचं आहे
हम हम्
तुमची मुलं खळतात का
माझा मुलगा फुटबॉल खेळायचा अंडर फोर्टीन स्टेट फ्लेवर झालं त्याचं, पण गोव्याला पण जाऊन आलं पण त्याला नेमकी धुळीची अलर्जीचा प्रॉब्लेम निघाला. ते खेळून आल्यानंतर, मग डॉक्टरांनी स्पोर्ट्स बंद करायला लावलंय त्याला.
अरे बाप रे! मग त्याला किती वाईट वाटलं असेल.
अ हो, आम्ही तिघंही स्पोर्ट्स पर्सन आहे.
हो, असं ज्यांना मुलांना आवड असते आणि त्यांना खेळायला नाही मिळालं तेव्हा त्यांचं, म्हणजे अगदी खूप असं निराश हे होते त्यांना.
त्याला फुटबॉलमध्येच करिअर करायचं होतं. पण मग अ तो किती आठ नववीला होता
नाय दिले.
हम्म, तेव्हा डॉक्टरांनी सांगित
हो, कारण धुळीची वगैरे अलर्जी असेल ना मग ते दम लागतो वगैरे असं आ
हम्म, नाही त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम सुरू झाला.
अच्छा, डोळ्याचा.
हा आणि डोळ्याचं कसंय रिप हो मग आपण फुटबॉल खेळताना ती धूळ माती वगैरे उड
हा, मग ते डोळ्यात जाऊन का?
हो, मग ते बोलले याला म्हणजे मा धुळीची वगैरे अलर्जीच म्हणजे याला ज त्रास होईल म्हणे डोळ्यांना. पुढे जाऊन आणि डोळे कशे रिप्लेस व्हायला म्हणजे एकदमच कठीणच काम. ते त्यामुळे ते बोलले का एक स्पोर्ट्स थांबून घ्या म्हणे. दुसरं काही खेळता आलं तर बघा, पण मग
अच्छा, पण कुठे मैदानी खेळ खेळायचं म्हटलं तर अ स्पोर्ट्स तर ह हय तर धूळ वगैरे येणारच.
हो, मग तसं ते बंदच होऊन गेलं त्याचं खेळणं.
अच्छा, दुसरा कोणता असा पर्याय नव्हता का? बास्केटबॉल करू शकत होता, कारण बास् केटबॉल ला कसं कोर्ट असतं, अच्छा. के आणि बास्केटबॉल साठी हाईट सुद्धा लागते चांगली.
हो, नाय याची हाईट चांगली आहे. हा पाच फूट नऊ इंच आहे, बरीच हाईट आहे त्याला. पण त्याला जेवढं अ फुटबॉलच वेड होतं ना, ह आवड नाय.
त्याचं मनच गेलंय श
मनच गेलं त्याचं तिथलं. आणि आमच्या घरामध्ये माझा पुतन्या आहे ना, मो मोठ्या भायांचा मुलगा तो पुण्याला कोच आहे फुटबॉल साठी, मग त्याचं याच खूप चालाय
हा त्याचं वाईक बघून त्यानी सुरू केलेलं असणार म्हणजे त्याच्यात आवड ती निर्माण झाली असेल.
हो. आणि मग असं सांगितल्यामुळे मग तो त्या पुतण्याचे पण ह्याला फोन आता कमी होऊन गे ले, त्याला असं वाटतं माझा आवडता खेळ खेळणारा हा एकच होता आमच्या घरामध्ये. मग ए आता त्याला असं वाटतं याचा खेळच बंद झाला. त्याचे पण फोन येत नाही. हा त्याला आता असं झालंय. गंमत होऊन जाते, कधी कधी अ नशीब आपलं काय ठरवतो आणि काय होऊन जा
हो बरोबर आहे, मग आता त्याने कोणत्या फील्ड मध्ये घेतलंय?
आता त्याने सिव्हल केलं, सिव्हलमध्ये मास्टर केलं स्ट्रक्चर कन्स लटंसी मध्ये आणि मुंबईला जॉबला लागला तो.
अच्छा, बरंय आवड असेल त्याच्यात तर मग बरंय हे.
हम्म, हो त्याला आवड आहे. त्याच्या स्ट्रक्चर मध्ये त्याची बरीच आवड आहे, आता ही त्याला तुमच्या फोनच्या आधी त्याच्याशीच बोलणं चालू होतं, म्हटलं अरे साडे दहा वाजले, तुझ्या मॅनेजरचं लग्न झालेत. तुझं नाही झालेलं, त्याला घरी तर काढून दे, ते तिघं जण आहेत त्यांची टीम आहे तिघंही ब सतात, नाही म्हणे ते पण थांबलेत मी पण थांबलो, अरे म्हटले किती वाज
हम्म, काही म्हणजे वेळी असं जे कॉर्पोरेट वगैरे अश्या ठिकाणी पण तसंच, वेळेचं भानच नाही ठेवत, त्यांना किती वेळे म्हणजे कामातच‌ झोकून द्यावं लागतं.
हम्म.
माझा मुलगा सुद्धा आर्किटेक्ट आहे.
हम हम.
तर मग त्याला सुद्धा असंच साईटवर वगैरे जावं लागतं.
अच्छा त्याचं काय चालत म्हणजे त्याचं शिक्षण काय?
हां?
त्याचं शिक्षण काय?
आर्कीटेक्ट.
आर्किटेक्ट आहे.
हां. मग त्याच्यामुळे त्याला सुद्धा साईट वर वगैरे जावं लागतं म्हणजे सिव्हल इंजिनियरच्या सारखं ते आराखडता तयार करणं सिव्हल इंजिनिअर पण ते तयार करणं नंतर त्याच्या आधीचे जे डिझाईन वगैरे तयार करणं हे आर्किटेक्टचं काम.
हो.
हां. म त्याच सुद्धा असतात अस साईटवर वगैरे हो मुला चं झालंय शिक्षण पूर्ण.
अच्छा! मग त्याची साईट सुरू झाल्यात आता?
हो, हो, हो.
अच्छा! मग तो स्वतः घेतो की कंपनीत आहे?
आं
तो अस म्हणजे तो स्वतः साईट घेतो का कामाला आहे? अच्छा हा.
हा हा, आर्किटेक्टकडेच.
त्याचं कधी झालं पूर्ण? ह्या माझ्या मुलाचं आता ऑगस्ट मध्ये झालं. ओके, त्याने मास्टर्स केलंय का ताई?
मास्टर्स नाही केलं. त्यानी कारण मिस्टर गेल्यामुळे मग अ आर्थिक भार उचलावा लागतो ना.
हा हा हा.
हा, त्यामुळे मग त्याला मास्टर करायचे, खरं बाहेर जाऊन करायचे होते त्याला.
पण अ अचानक घ्या हे झाल्यामुळे त्याला मध्ये मास्टर्सच त्यानी हे ड्रॉप घेतलं, आणि मग ह्याच्यातच त्याला आणि ताबडतोब जसा रिझल्ट झाला, पाचच दिवसात त्याला नोकरी मिळाली.
अरे वा!
हा, त्याच्यामुळे मग त्यांनी एकदा नोकरी करायला लागला ते का तर, ते हा मग परत मग अ ड हे होतं त्याच्यात मग राहत नाही पुढे शिकायच्या हेच्यात.
हम्म हम्म हम्म.
मग आता मिळतय त्याला जॉब त्याच्यामुळे आ तस जास्त पहिल्या होता लांब होता दोन अडीच तास जावं लागायचं आहे त्याला ट्रेननी आत्ता लोकल ट्रेननीवरे जायचं च्छ आता सध्या जवळच मिळालं आहे जॉब आत्ता एक एप्रिलपासूनच त्याच्यामुळे खुश आहे हम्म हम् प्रवासाचा जे वेळ होता तो वाचतोयता
हा हा बरा...
त्याला खरं ह्याच्यामध्ये जास्त आवड आहे म्हणजे आर्किटेक्टच्या जे सस्टेनेबल जे असतात ना घरं म्हणजे बांबू किंवा असं ह्याच्यापासून जे नैसर्गिक हे वापरून जे घर बनवतात ना.
ह
त्याच्यात त्याला जास्त इंटरेस्ट आणि ते नैनीतालला एक गिली मिट्टी म्हणून एक हे आहे ऑल ओव्हर इंडिया म फेम. मसेिक ती अ हे सस्टेनेबल आर्किटेक्चर तिथे त्यांनी इंटर्नशिप केली होती आणि त्याच्यामुळे त्याला त्या त्याच्यात जास्त आवड आहे पण आता सध्या तरी त्याला ह्याचच मिळालेलं आहे. सस्टेनेबल मध्ये तो पुढे घेईल इंटरेस्ट आणि पुढे त्याच्यामध्ये तो सुरू कर करे
अच्छा हा हा तई माझ्या मुलाचे हॅलो माझ्या मुलाचं कसं झालं अ आम्हाला सिव्हिल त्याला घेऊनच द्यायचं नव्हतं आम्ही विचार करायचो सव्हल म्हणजे मग त्याला धंद्यात उतरावं लागेल पैसा द्यावा लागेल तेवढं आपला अर्थ पण मग त्याला इथले कॉलेजचे जे डीन आहेत ना त्यांनी चांगलं गायडनस के त्यांनी एमटेक साडमिशन े केमटेक म पण काय घ्यायचं आहे हे पण त्यांनी सजेस्ट केलं आणि त्याच्या सल्ल्यानुसारच ह्या कंपनीत पण कामाला लागला म्हणजे त्यां त्याच डडीन त्याला चांगले लाभलं
हम् हम् हम्
त्याला छान मदत केली पुढे की तू काय करू शकतो कसं करू शकत
अच्छा तेच कोणीतरी असं गायडन्स करणार मिळालं तर बरं पडतं नाहीतर कस मुलांना हली एवढ्या काय काय म्हणजे नवीन एक एक हे आलंय श् वाट कि मग ते कन्फ्युज होतात की हे घेऊ की ते घो म्हणून आणि त्या त्या हच्यात सुद्धा आणि परत वेगळेवेेगळे भाग असतात
हो ना आता आपल्या कल्याण
मग ती सायकॉोलॉजी करते तर त्याच्यात सुद्धा परत अजूनही वेगळेवेगळे क्रिमिनल सायकॉोलॉजी म्हणा कि तुम्ही ज स्पोर्ट पर्सन म्हणा तस पण अस चाड सायकॉलॉजी असं वेगळेवेगळेच असतात प्रकार त्याचे त्यातद्धा वेग म्हणजे कणाली आजकाल एवढाच स्ट्रेस झालं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच म्हणजे काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं झालंय आणि तिला आहे आवड पण कधी कधी टेन्शन पण येत म्हणजे जेव्हा त याचे शिकते ना आता तेव्हा त्यांना सुट्टीमध्ये ना इंटर्नशिप करावी लागते इंटर्नशिप साठी असं कोणत्या कोणत्या त्या मेंटल ॲबिलेशन सेंटर म्हणा किंवा स्पेशल सेंटर्स. स्कूल असतो तिथे वगैरे त्यांना अनुभव म्हणजे मिळवण्यासाठी. ण इंटशिप करा लागते तशी त. ठिकाणी बघते ना एक एक केस. म्हणजे ती गेल्या वर्षी आता. आता मध्ये फेब्रुवारीत तिला सुट्टी होती त्यावेळी ती कर्जतला गेली होती. ते म्हणजे मो मोठे-मोठे डॉक्टर आणि वकील वगैरे ते पण मेंटल म्हणजे. स्ट्रेस किंवा दारूच्या वगैरे आहारी जाऊन त्यांना सुद्धा ह्याची गरज पडली. हॅलो.
अ हॅलो काही थांबूया आपण.
हो हो. नंतर आपण कॉल करू बोलू हा अच्छा बाय.